हॅलो-हॅलो हा आवाज येतोय ना, काय नाही म्हटलं काय चाललंय आता.
बस चाललंय आपलं आता जा स्वयंपाक करायचंय मला पण
काय बनवणार आहे भाजी वगैरे,
आजभजी अंडा खुरची हो,
सगळीकडे आ तेच असत रविवारी नॉन व्हेजच असत आमच्या इथे पण मा ते बनवलेत.
अरे वा कोणते म्हनवता तुम्ही?
आम्ही सुरमई, पापलेट वगैरे असं बनवतो आणि कोळंबीची रस्ता भाजी.
हा हा.
सुरमई पापलेटचा फ्राय बनवायचा.
हा अच्छा कोयबिची कशी बनवता तुम्ही?
आम्ही, हा कोळबी आहे ना पहिले ती शिजत नाही ना लवकर जास्त मग ती कुकरला एक दोन तीन शिट्ट्या काढून घेतो अशी धुवायची ती त्यातली सगळी घाण वगैरे काढयची. त नाही क घाण त्याला मग स्वच्छ हा काळा धागा असतो तो काढायचा स्वच अचछ धुवायचं दोन तीन पाण्यानी कुकरला एक दोन तीन फिट्ट्या घ्यायच्या. थोडस मीठ टाकून त्याच्यामध्ये. आणि मग कच्च वाटण टाकतो आम्ही. कांदा कच्चा टोमॅटो, ओल खोबरं.
हा हा हा हा.
हा मध्ये मिक्सरला वाटून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये आपलं हळद, मीठ, तिखट टाकायचं किंवा तो मसाला मिळतो ना चा माशचा मसाला मि मिळतात ना. तर पाकिट छोट्या छोट्या असतात दहा रुपये वगैरे ते मीट मसाला वगैरे तो टाकायचा किंवा म मासांचा मसालाच असतो तो फ्राय चा. ह स्पेशल म मसाला मिळतात ते. ते टाकायचे छान होती भाजी. जर तुम्हाला फ्राय जर करायच असेल ना? कोळंबीचा तर त्यातमध्ये फक्त कांदा, टोमॅटो ती खटमीट हळद वगैरे घालून फक्त फ्राय कोरडा फ्राय करायचा. आणि ओ सर भाजी करायची असेल तर मग हो एकदम बारीक चिरायचा किंवा हा बारीक चिरूनच टाकायचा फ्रायला. आणि जर ओलसर भाजी असेल तर, मग मिक्सर मधून वाटून घ्यायच.
अच्छा. हा मी पण म्हणजे तशीच करते. मी काय करते कांदा थोडासा खूप बारीक चिरून थोडं थोडं फ्राय करते. आणि आपण आपलं वाटा नसतं ना? आपण जे बाकीचे मटन चिकनला वापरतो. ते थोडस टाकतय त्याच्यामध्ये. आणि मग मसाला आपला आपल्या आवडीनुसार कधी काळा मसाला थोडासा. तो मालवणी मसाला असतो. मग आपला लाल तिखट आणि तो मीठ मसाला. आणि मीठ म्ह हे सगळं टाकून फ्राय करते म भाजी.
हा हा मालवणी मसाला म्हणजे तो माशांसाठीच मला वाटत ना तो?
हो होस म्हणजे ते लोक माशांसाठी तेच वापरतात ना मालवणी मसालाच वापरात. हम्म त्याच्यामुळे छान होत मग ते.
हो आणि ते फ्रायला वगैरे काय म्हणवता तुम्ही? काय असं करता फ्राय म्हणजे असं?
फ्राय कस ते ना साफ केलेले असतात ना सगळे मासे मग त्याच्यानंतर म ते कोकम भिजत घातलेलं असत थोडस.
हा हम्.
कोकम भजवला क मग त्याच ते जे पाणी असतं सगळं ते पाणी त्या सगळ्या फिश ला लावायचं म्हणजे वरून टाकायचं असं आणि मग त्या तिखट, मीठ आणि त जो का मसाला आपल्याला हवाय तो हे सगळं त्या मसाल्याना लावून ठेवायचं.
ह्
मग त्या कोकमच्या पाण्यामध्येच सगळे व्यवस्थित लागले जातात ते. अ सगळे मसाले. आणि कोकम जरा व्यवस्थित टाकल ना तर मग ती चव पण छान लागते आंबटची. थोडीशी आंबट चव अशी. म सगळं लावून ठेवायचं बराच वेळ. संध्याकाही करायचं असेल तर सकाळी लावून ठेवायचं किंवा दोन तीन तस लावून ठेवलं तरी चालतं. आणि मग ते तव्यावर तेलामध्ये फ्राय करायचे छान. मस्त होतात अगदी
हा आम्ही काय करतो माहिती आहे का म्हणजे ते मासे आणले ना सुरमई पाॉपलेट वगैरे मग ते स्वच्छ धुवायचे आणि मग नंतर त्याला लिंबू पिळायच सगळ्या माशांवर थोडं ठ पळ नंतर मग ते थोडस थोडस ना असं उभं करून ठेवायचं असं ते ताट म्हणजे तेिथे सगळं पाणी त्यातलं सगळं येणार म्हणजे मासा कोरडा होत
बरोबर हा
बक रवा घ्याय म त्या रव्या म एकदम बारीक रवा्या घ्यायच त्या रव्यामध्ये तिखट मीठ हळद वगैरे घालायचं सगळं मिक्स कराय हो रवा आणि त्या माशांना लावायचा आणि त्या ववरती तेल टाकायचं आणि म त्याच्यावरती अस एक कडक अस थोडस अस फ्राय करा भाजून घ्यायचं म्हणजे तो
हा म्हणजे त फक्त रवा टाकता का
हो रव्यामध्ये ते तिखट मी हाळद
हा म आम्ही रवा म्हणजे मी रवा लावतेच ना ते लावाच लागतं मी सां विसरयले सांगायचं. रवा आणि त्याच्या थोडंस तांदळाचं पीठ पण मिक्स करते. आणि मग त्यात ते बुडवून आणि मग ते फ्राय करते.
हा आम्ही ए कधी कधी ना डाळीचं पीठ वगैरे पण लावतो.
हो का.
हा हो डाळीचं पीठ पण छान लागतं त्याच्यामध्ये डाळीचं पीठ थोडस तांदळाचं पीठ त्यां डाईचं पिठ. छान लागतं ते पण दोन्ही मिक्स करायचं आणि छान असं कडक होतं ते.
हा मस्त होतात आणि ते जेवढे आपण बारीक गॅसवय छान असे ठेवले ना तेवढेच छान ते असे हे होतात कुरकुरीत होतात मस्त.
भाकरी करायच्या मस्त तांदळायच्या गरम गरम आणि त्याच्या बरोबर ते मासे खायचे छान लागतात.
छान मला पण खूप आवडतात मासे.
तुम्ही इथं इथं ज गेले ना असं म्हणजे आपले ते कोकणात वगैरे त्या साईडला. तिथं तर असं टो टोपल्या अस टोपलीतूनच मासे विकत घ्यायला लागतात.
हो तिकडे ते मेन ये ना ना तिथेच मीळतात.
तिथंच मिळतात ते ग कोकणाच्या साईडला ते.
त्याच्यामुळे ते स्वस्त पण असतात आणि ताजे पण एकदम छान मिळतात तिथे.
आणि हो ताजे मासे मिळतात आणि ते आणि आपल्याला जसं पाहिजेत ना ते तसं बनवून देतात. आणि ना तिथले ते कोकणी ते कोकणाच्या साईडला ना त्यांचे मसाले वेगळेच असतात. त्या माश्यांना इतकी चव येती ना. आणि ते ताज्या मासे असल्यामुळे इतके छान लागतात खाय व गैरे खूप छान लागतात. किंवा आहे ना त्याना आपण तिथं जर राहणार असेल ना तर मग त्यांनाच बनवायला द्यायचे त्यांनाच सांगायच त्यांना फक्त पैसे द्याचे आपण
हो हो हो बरोबर हा मस्त मस्त म्हणजे बहीण त्यांच्या फॅमिली गेलेली ना मागे त्यांनी तसंच केलेलं मग. मग त्यांनाच ऑर्डर दिली म ते होता ना त्यांच मस्त त्यांनाच ऑर्डर दिलेली मग ते खूप छान त्यांनी बनवून दिलेले.
आणि एकदम असे मोठे मोठे असे मासे मिळतात. तिथं आपल्या इथं तरी म्हणजे अस कुठ ठिकाणवरती जापर्यंत ते मासे शेळे झाले असतात पण तिथं खूप असे मोठे मोठे असे कधी तफडत अस तात ते मासे असे नाही का काढतात, हो. नुकतेच काढलेले मासे ते आपल्याला असे नाही का हे करून मग देतात आणि गरम गरम देतात.
हो किती इतकं छान वाटत ना ते अगदी तोंडाला पाणी सुटलं. हो जाऊन आले मी पण दोनदा जाऊन आले.
छान वाटतं मासे खायला मासे ख खाल्ले काय? काय केलं?
खाल्ले ना खाल्ले मस्त खूप टेस्टी होते मस्त अगदी. तिथे कुठेही खाल्लं नाही तर छानच मिळतात, कारण तिथे त्यांच ते मेन अन्नये ना.
ते तिथं त्यांना हो आणि त्यांचे त्यामुळे मासे खातात ना त्यामुळे त्यांची बुद्धी पण चांगली असते स्किन
हो ते चांगले असतात ना बुद्धीसाठी, स्किन साठी, केसांसाठी खूप चांगले असतात. तरण असं.
पण शक्यतो जास्त ना अस हो मुंबईमध्ये पण भरपूर पा
हम्म तिथ पण ताजे मिळतात सगळे समुद्र असल्यामुळे सगळे ताजे मिळ तात त्यांना.
आणि तिथं मुंबईला असं खूप जागोजागी माश्यांचं हे ते असे नाही का बसलेलेच अस
हो तिथे पण स्वस्त न ताजे मेळतात छान. मुंबईत पण खूप खाल्लीयेत मी बोंबील पण खूप खाल्लेय तिथे.
ते ओले बोंबिल का?
हा ओले बोंबील.
ते पाट्याखाली वगैरे ठेवताात.
नाही नाही काहीच नाही आम्ही आम्ही काहीच नाही करत ते उद्योग काही गरजच नसते एवढी एव ढा वेळ पण नस्त आपल्याला, नाहीन नाही होत काही आपण जसे बाकी चे करतो ना तसेच करायचे ते पण एकदम छन होतात, करून बघा कधी तुम्ही.
बरा म्हणजे आम्ही काय करतो ते ओले बोंबील आणले असत त्यावर जड काहीतरी ठवतो. पाटा वगैरे त्याच्यावर अजून काहीतरी ठेवतो पाणी जावं म्हणून ते कडक होत नाही ना पण प ण ते कसं काय मग.
नाही नाही होतात होताात तुम्ही करून बघा एकदा वाट एखाद दोन करून बघा तुम्हाला कळेल आम्ही करतो नेहमी कायम. काही नाही आणले की ते धुतले की बाकीचे बाकी जस करतो ना आपण तसेच कराय हे पण एकदम छान होतात.
आणि ते चिलापी वगैरे पण मासाा छान लागतो बर का चवीला छाने तो. तो नदीतला हा तो नदीतला मासाये. चिलापी छान लागतो तो पण. आणि एक कुठलं तरी मासा म्हणतात की खाऊ नये नाही का त्यांनी काय तरी त्रास होतो म्हणून. कु तो कुठला मासाये काय माहित नाही हा. सुकड बोंबिल नाही तो नसत पण ते खातात काय काय जण.
हा हा खाणारे काय सगळंच खातात बो ह.
सुकट बोंबिल वगैरे ते पण छान लागतात चोडे वगैरे छान लागत ते. माश्यातलं म्हणजे ना बर आपण मटन चिकन पेक्षाय ना मासा वगैरे खूप छान लागते.
हो त्याला ना मुळात टेस्ट असते ती.
पण असते आणि चव पण लागती.
आणि आप वेगळं छान वाटतं ना त्यात कसे प्रकार असतात आता हे मटन चिकन कसं आपण नेहमीच होऊ जात आप कंटाळा यतो तेच तेच तेच म्हटलं की.
मटन चिकन नको वाटत पण मासे खाऊशी वाटतत आणि कधी भाजी जी नसली तरी आपण एखाद्या दिवशी सुकट करू शकतो. एखाद्या दिवशी सोडेगनची भाजी करू शकतो, एखाद्या दिवशी ह ते ओले ओले बोंबील ची भाजी करू शकतो.
वेगवेगळे प्रकार असतात, त्याच्यामुळे ते छान वाटतं म.
आम्ही तर तसच करतो भाज्या वगैरे महाग झाल्या ना किं म तसच करतो म. किंवा आता त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळ येतो ना आता, पा पाले भाज्या वगैरे किंवा आपल्या सुक्या भाज्या. अन मग नॉनव्हेज त्या म
अच्छा चांगलंय ना ते का ना करायला पण सोपं असतं आणि मी सगळ्यांना आवडतं त्याच्यामुळे म बरं वाटतं
आणि त्याची झंझट पण नसते जास्त ते अ एक वाटण केलं खूप होतं किंवा नुसते तळले मासे वगैर छान लागतात आणि ते कोरडे भाकरीवर वगैरे पण छान लागतात पोळी बरोबर पण छान लागतात असं काही नाही
म ते अगदी फ्राय पण छान त्या त्याला थोडा रस्सा केला तरी छान लागते
हो रस्ता पण छान लागतो फ्राय पण छान लागतो किंवा नुसते असे थोडस हो भातातही छान लागतात कोळंबी भात वगैरे पण छान लागतात तो ना सोडे भात हो खूप सुंदर लागतो तो
चला मी पण आलेच म आता आलेच आलेच हो चालेल चालेल चला हो बाय.